हॅलो.
हॅलो.
हा हॅलो.
हॅलो.
हा हॅलो हॅलो.
हॅलो.
हां हॅलो. हॅलो हा बोला ह हा यालाय यालाय.
आवाज येतोय हम्म. का बोल काज काय करालीस?
करालाय.
काय नि भाई बस जेवण जरा फोडणी दालोय.
कशा आला ओ?
असरी जरा स्पेशल आ
होम ते फेशियल म्हणजे काय बनवालंय फेशियल असं?
तेशल म्हणजे जरा समट थांबलं ग खुगद झाल्या आला मित ना
ह हा हां.
त्याच्यामु जरा सांड पोरं कुठे गेली आवाज येत नाही पोरांचा?
आहेत खेळालेत.
हम्म नभ मिस्टर
कामाला
कुठले तुठे आहे.
आता सेकंड शिफ्टला आले.
ह हम.
तेग मामाला म्हटले ना ना ना काम.
हा
अ ते इंटरव्ह्यू ला जावं लागणार आहे.
कधी?
इंटरव्ह्यू ला म्हणजे त्या सरांना विचारतो बी पाजी तर
हा विचार कतीला ओळ्यासाठीने पुन्हावरर उ्हापर जाऊ दे म्हणालोय.
्हा ब पासर चालतंय पेमेंट वाढणार आहे की आता आणि परत त्यांचं पुढच्या महिन्यात.
ते वाढू दे पण एकत एकच काम फिक्स होईल नाही.
होय.
टेन्श टेन्शन नाही ते उघंच आणि इथ बसून सावररी करण्यापेक्षा
म हसं गं पी एफ पी एफ हय इनशरन्स हय
तर काय ते बरं नाही मग काय सांग तू जाऊ देेत त्यांडा पण पाठवया मग दोघ जण दोघ जण जरी गेले तर थोडं थोडं पेट्रोलचं हे टाकून
म चालतंय की
हम्म आणि वघ्नेश कितीविला आहे अ कि मला आहे काय
हो यावर्षी नवित आहे
मग पुढच्या वर्षी दहावीला राहणार तर मग
हो कू
आणि बारका
बारका आहेंदा दुसरी ला
चारश दु तरी लाकाा आहे हम ह
हम्म
आणि ासू
सासू सासरे काय का बाहेर गेलेत गावाला?
कुठल्या गावाला गेले आहेत
आसामला गेलेत आसामला दीर घेऊन गेला आहे.
दिलाय काय तिकडे आसामला?
हम्म, दिलाय असन.
एकटाच असतोय काय?
ह फॅमिली आहे की त्यांची.
हम्म, मुल आहेत का?
मुल आहे की दोन मुल आहे एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगा आता झालाय. दोन शेत हाय मुलगी मोठी हाय.
हम हम आणि कुठल्या गावची विहीर
मी दोनग्याची हो.
आणि तुझ, तुझं गाव कोणतं?
माझं निटूल माहेर
हम हम एकटीच होय तू?
नाही आहे न माझी बहिण आहे मोठी भाऊ आहे छोटा भाऊ आहे डॉ. गुजरातला आणि बहिण आहे न बाकी
कोणता डॉक्टर आहे
एम. आर. आर. डॉक्टर आहे
हम्म, हम्-
हम्म.
बहिण
बही नाही बेळगावला बेकिग कराय दिललशशशौ तिला दोन मुल आहेत मुलगी यंदा बारावी झाली आहे.
तिच एडमिशनच बघायचं आहे एम. बी. बी. एस. ला
कुठे व्हाल ते
तिच रशियाला बघालेत झालय आता
हुशार आहे का ते
हम, हुशार आहे भरपूर हुशार आहे.
हम्, हम्,
झालं एडमिशनच आता जायचं एवढं आहे
रशियाला
हम्म दोघं नोव्हेंबर नोव्हेंबरलाच जाणार आहे. काल गाडी पण घेतली नवीन
हम्म तेच बघितलं स्टेटस
हं हं
कुठले घेतले
काय की विचारायला बी नाही मी फोन केल गडबडीत होते ती
हम्म हम् हम्
पण आले ना घराडे त्यांच्या आणि परत ते बेकिंग करायच नाही पण माणसं भरपूर गेलेली त्या गडबडीतच होती तिने
ते रिटायर झाले आहेत काय
दाजी नाही आहे अजुन आता एक सप्टेंबरला होणार रिटायर
होऊन झाल नाहीत व्हय.
नाही अजुन
त्या सुट्टीला आल्यात हम्म. मग इकडं कसं आले नक्की.
तिकडं म्हणजे आता तेच का मुलीचंा ऍडमिशनच हे करायला प्रोसिजर पासपोर्ट वि्हजा वगैरे तयार कराले.
मग ते जातं म्हणाले काय.
हो मुलगीला घालणारच आहेतेत.
ते जातो म्हणते का त्यां.
घळती जातो म्हणाली की तिच तरी आवड आहे.
हम मग कोण आहे सोबत तुच्या ग क्टी
आहेत बेळगावची आहेत मुलं भरपूर आहेत.
हा हा आयतोय.
आहेत आहेत सोबत तिचे क्लासमेट आहेत. परत आणि आधी बी गेल्यावरष पण आहेतत थोडी तिथेच.
हा हा शिकायला आहेत.
हा आहे शिकला.
हम् हम.
हम
मग बर होतच होटतीला आवडतय तर मग.
हो तिला इथे करायचं नाहीये म्हणजे इथं भेटे त तिला नेटला बी चांगली टक्क्यावरारी घेतली नाही ति नां.
मग त्यांच्या पप्पाच म्हणण आहेथ नाहीऐकू तिला बाहेरच घालायचं.
हम्.
बाहेर म्हणजे एक्सपिरियन्स. त वाटतोय आणि नॉलेज वेगळं असतंय ना आपल्या देशाचं वेगळं. बाहेर देशा जावे. मुलगु ना वलायंद विघ्नच्या वार व.
मुलगाड वा आहे का?
पण मुलगा लहान आहे मुलगी मोठी आहे.
हम्म हम्
हम्म मल का आपण विचारा.
हम्म
अकपण उषार आणिन का? हो झाले की मुलगी आहे ना तला पण एक जगमट्टीची. ह हम्म ती पण. ती पण डॉक्टर फीलडमध्ये जा आहे.
हम्म
हम ती पण अजून शिकायली अजून एक वर्ष तिची.
हम्म हम्
ह कमप्लीट झालंे तर हो जॉब क ते ते पण घर. तर अजून कमपम नाही म्हणजे अनेक वष आहे एकदम एकदमला येणारी त्याता नेक्स्ट मंथला हम् तिची एकदम आहे पुढच्या महिन्याला
हम् हम हम्
ते एगझा बॅनार नंतर.
मग शेतातली कामं झाली?
आणि व रोप लावायची आहे.
कधी लावायची कुठे लावणार.
हा इकडे वरती सलामणी सला इथे गावाजवळ हा बघू शुकुरवारी करतो म्हणालोय माणसं हायीत.
चालतय की मग माणसं असतील तर मग हे करायचं. आता आमची पण मुंबईला आहेत करायची रोप.
हम्म -हम्म
ती लोक पण आम्हाला पण बोलवाल्यात.
हम्म- हम्म -हम्म मुंबईला, हा म कुणी बहिणीने केलीया.
हम्म म ते ट्रॅक्टर त्यांनला भेटत नव्हतं नय.
अ हम्म
त्याच्यामूळ थांबलेलं.
हम्म -हम्म
म आता ट्रॅक्टर भेटलय मग आज, चिक्कल करून घेतलाय वाटतय मग आता शनिवार- रविवारी घाल-करूया म्हणतुय. आता आम्हालाच जायचं टेन्शन आलय.
का जात नाही?
त बबल्या गेलाय वारीला.
होय.
तो येणार, एक तर त्याच्या हाताला झाल्या जखम.
आ. हा. हा
कायतरी नक्सु म्हणून कायतरी झालय ग त्याच्या हाताला.
अगं
मी खूप का माहिती, आणि त्याला खूपच त्रास करायलय तेे.
हम्म
एवढा त्रास करालय की त्याला बोलायचं फोन वरती पण काय समजेना.
होय, कळ येते बाई हा
हम्म कुणाचा फोन पण उचलेना ते.
मग डॉक्टरला दाखवा म्हणा की.
तिथंच दाखवलेलं अविनाशला, मग त्या अविनाशन त्या अविनाश डॉक्टर न काय केलं?
हम्म
अविनाश डॉक्टरनं फोडलं ते.
हम्म -हम्म -हम्म
तसं बघितलं तर फोडायचं नसतय म्हणे आणि त्यानी फोडल्यात.
नाही- नाही फोडायचं ते आपनीच
हम्म हम्म मग ते फोडल्यामुळं जखम होऊन त्याच नखाच्या साइडनं पूर्ण भाग तेवढं कुसल- कुसल्यासारखं झालय.
अग बाई.
ते आज सांगत होत मम्मी मला आंघोळी पण करायला येईना. त्या दादान आंघोळ घातल्यान.
पाप
पूर्ण हातात, बोटापासून पूर्ण हातापर्यंत कळा माराल्यात.
होय, मग त्रास होणारच की ओ ते.
हम्म मग ते आंघोळी कुणीतरी घातली, कपडे कुणीतरी घातले म्हणून सांगत होत.
हम्म- हम्म- हम्म
हम्म जेवायला पण ये ना काय आणि उजव्या हातालाच झाले ते.
अर.... पाप
अवघड, तेच अवघड, आल्यानी तर दवाखान्याला न्ह्या आणि परत.
तेच आता त्याला सहन होईना. मी कवा येतोय गावाकड अस झालंय त्याला.
ते सरकारी दवाखान्यात न्या दाखवा तसलं.
तेवढं स आले हरपून जायचं कि ग ते पंढरपूरला.
करू पाप पंढपुरला जाय आणि आजच व्हायला.
आणि एकदा पण ते म्हणजे असं वाजवायच्या अगोदर फर्स्ट टाइम जायला लागलंय वाजवायच वाजवायला पण ये ना त्याला.
हम्. प
वाजवतयस कसं वाजवायलाच येई ना हातच खाली सोडायला ये ना.
हम्.
हम्म.
बाक्य, विनेश.
काय सांगणार बाई तसं झाले.
तर.
काय म्हणालाय विघ्नेश?
विघ्नेश आहे चहा करायला चहा पाहिजे का मम्मी म्हणालीत. हम्म
हम्म.
हम्, घे
हम
दूध पिऊन घ्या का सर्व म्हणाले घ्या म्हणालोय.
घेऊ दे की आता संध्याकाळी.
होय, तेच दुधाशिवाय जमत नाही त्याला ना, ए मला नको.
हम.
हम्म
आणि मग जेवण.
जेवण आत्ता बनवायचं
ठीक काय बन काय बनवणार म आज.
आज का नाही स्पेशल, डाळ, भात, कोबीची भाजी
ह
आणि भाकरी बनवायची.
ते खातात वय पोर कोबीची भाजी?
खातेत.
हम्म
नायतर भजी करायची कोबीची.
हम्म, तसं करायच मग.
हम्म.
चिकन मंचुरियनच पॉकेट आणायचं ते हचं पिठाचं.
हम, हम, हम,
त्याच्यामध्ये कोबी किसून टाकायचे आणि करायचं ते पण छान लागतय मी पण करतोय तसं बबले असलं तर.
हम्म, हम्म,
म्हणजे आता खूप दिवस झाले आणलं पण नव्हत स्पेशल म आता म्हटलं बबल्या पण नाही आणि परत आल्यावरती करायला येत नाही.
हा बरोबर ना.
तुम्हाला ठारा नसतोय मी पंढरपूर ला जातो मी हे खाईत बसा असं म्हणतोय.
होय.
त्याच्यामुळे म्हटलं आता ते पण नाही.
हम्, हम्,
आणि कापाला पण इथं कुठं कापेना पण झाल्या पण बरं वाटत नाही मग ते नंतर केलेलं म्हणून राहू दे म्हटलं तिकडं आण ना खूप दिवस झाले.
बरोबर कि
त्याने पण चिकन चिकन खात नाहीच नाही त्याने पण
हम्म हम मग दडडी ना काय कुट्टू ना?
कुठून, बेळंकी की काय कुठून आणल बाबा त्या लोकांनी.
हा, हा बेळंकी बरोबर